हॅलो नमस्कार हा आवाज येतोय ना हा हा हा आजच आज आप आपण खाद्य पदार्थ ह्या विषयावर बोलल तर चालेल?
हो हो बोलूया ना हं खूप जुने जुने पदार्थ पण आता आपल्याला आठवताय खरं एकदम चांगल्या चांगल्या रेसिपी पण आहेत. चांगले चांगले पद्धत ती आहेत. आजीच्या वेळापासून तर असे अगदी जुना म्हणजे पोळीचा लाडू सुद्धा पूर्वी आम्ही डब्यामध्ये न्यायचो म्हणजे पोळी चुरायची त्या त्याच्यामध्ये गुळ, आणि तूप टाकायचं आणि किंवा साखर आणि तूप टाकायच आणि त्याचे लाडू करून मधल्या सुटीत खाण्यासाठी न्याय चे तर असे सुद्धा पदार्थ होत ते जुूने नाही का? छोटे छोटे की कमी अ ह
उन्हाळ्यामध्ये ते हे तयार करायचे लोणचंय, साखर आंबाय म्हणजे कसं की आंबा पण वर्षभर खाऊ शकत नाही ना! म्हणून मग अ त्याची म्हणजे जुन्या लोकांनीच खास सोय करून दिली बाॅ, आपल्याला वर्षभर आंबा खाता यावा म्हणून हे पदार्थ त्यांनी शोधून काढले काय म्हणजे कशा पद्धतीने खाता येतील बाॅ मग त्यासाठी मग ते लोणं च मग लोणचं टिकवण्यासाठी काय केलं पा पाहिजे ते सगळ्या गोष्टी अ त्यांनी विचार करून आणि ते पदार्थ ह
त्या वेळी प्रिझर्वेटिव्ह पण वापरले जात नव्हते जास्त ह ह तेल आणि मिठानेच अं ते तयार केले जायचे नाही का?
हा. सकाळचा नाश्ता तर आमच असाच असायचं लोणचं पोळी किंवा साखरांबा पोळी, डब्यात सुद्धा तेच असायच जास्त पो तर चटणी पोळी. पण ते अं हल्लीच्या हं काय काय रेडीमेड, काय काय मिळतं त्यापेक्षा तर ते जाम वगैरे त्या पेक्षा तर शंभर टक्के जास्त सकस आणि चांगलं असायचं. चवदार पण असायचं, सकस पण असायचं. चौ
आणि वेगवेगळ्या चटण्या केल्या जायच्या, म्हणजे कारळाची चटणी, खुरसणीची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी. खोबऱ्याची चट णी म्हणजे समजा भाजी जर कमी पडली, किंवा भा जली नसेल, किंवा आवडत नसेल तर एक अं सप पुट म्हणून असायचं नाही का ते? आणि ते टिकाऊ पण असायचं, म्हणजे कोणी अचानक पाहुणे आले, तरी सुद्धा पटकन वाढता यायचं असं टिकाऊ पण आणि चविष्ट्ठ असायचं ते सगळं, हा. ते आ त्याचे जे फूड आहे ना, तर ते बाहेर काय काय वेगवेगळे पदार्थ टाकतात. वेगवेगळे सॉस टाकतात, हे ते टाकतात, त्यामुळे ना त्याची चवच खूप वेगळी झालेली आहे, आणि मुलांना तेच आवडायला लागलेलं आहे आता.
हा. त्यांचे म्हणजे ते काय म्हणतात ते, चवीचे अं हे तसच टेस्ट वाढते तसेच डेव्हलप झालेत. त्या मुलांचे असं झालंय.
पण त्याच्यामध्ये त्यांना तेवढं हे नाही मिळत ना व्हीट्यामिन तर व्हिट्यामिन मिळत नसल्यामुळे बरेचशे आजार.. पण यायला लागलेले आहेत आता, असं पण होत आहे, डॉक्टरकडे जास्त वेळेला जावं लागत आहे. किंवा खूप वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या तयार हो नाही का त्याच्यामुळे घरात जास्तीत जास्त खाण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आता तयार करावं लागेल थोड्या पद्धती बदलावला गेला आपण तू टाकायचो तर आता बटर टाकावं लागेल असं थोडेश पद्धती बदलता येतील आपल्याला
म्हणजे कसं आहे आधी आपण बघ वया करा यचं उन्हाळ्यामध्ये बरोबर शिवाय करायच आणि ते असं अ शिवायशी शिजून पाण्यामध्ये शिजवून त्याच्यामध्ये ते दुधात घालून असं खायचो आपण साखर
हो हो
तर आता कसं आहे मुलांना हे नूडल आवडायला लागलेले ते नूडल आता ते कशाचे मैदा्या वगैरे कसले बनवलेले असतात आणि ते काही फार आरोग्यदायी नसतात पण तर मुलांना आवडतात ना ते नूडल म्हणजे तो विचार करून आपण शेवयात जर तशा नूडलसारख्या जर बनवल्या तर नक्कीच मग ते म्हणजे जरा सकस पण होईल नाही का आणि मुला मुलांच्या आरोग्या समस्या थड्या कमी व्हाय मत
हो आपल्याकडे तस होत ना थालीपीठ होत म्हणजे वे वेवेगळ्या डाळी एकत्र करायच्या. त्या भाजायच्या तर त्याच्या म मागे पण शास्त्र होत त ना कित डाळीचे वर वरचं जे साल आहे हे तर त्याच्यामध्ये ते जड असायचं म्हणून ते सगळं भाजून. मग त भाजणीचं पीठ केलं जायचं आणि थालीपीठ केली जायची त्याच्यातून प्रोटीन खूप मिळायचं. मुलांना नाही का तर आशे पण पदार्थ जे आपल्याला पटकन करता येतील आणि मुलांना ही आवडतील. त्याच्यावर फक्त आपल्याला ब बटर वगैरे टाकून दिलं तरी मुलं खाऊ शकतात असं. तर वेगवेगळ्या चवी आपल्या जुन्या पदार्थच्या आपण दिल्या पाहिजे मुलांना. किंवा आळूची वडी आहे. आपल्याकडे केली जाते किंवा रसपोळी आहे पुरणपोळी आहे. तर असे पदार्थ जे अजूनही मुलांना ते आवडू शकतात फक्त थोड्या प्रमाणात आवडतात त्यांना. आणि पूर्वी कसं की हे इतके पदार्थ केले जायचे वेगळे वेगळ्या पद्धतीने ना. जे जे उपलब्ध वस्तू आहेत त्यातून केले जायचे नाही का. आता खूप जास्त वस्तू नसल्यामुळे त्याला फारशी चव येत नाही ठराविक गोष्टी ठरावीक ठिकाणी टाकल्या तर चांगल्या आहे. वाटतं ते असं आणि ते मैद्यात चे बिस्किट वगैरे पण खूप तयार व्हायला लागले ना.
हम्म हम्म हां हं हं नाई पूर्वी कसं, पूर्वी कसं बघ पापड वगैरे पापड कुरडया वगैरे- बनवाय चे बघ. नाहीं कां? त ते पण अ किती छान असायचे. नागलीचे पापडय उड दा चे पाप पडय. कुरडया ये ते असं पण आत्ताई आपणं अ असं हम्म सण हम्म हो पण आत्ताई अ सण वगैरे असला आपला तर, त्या वेळी आप पण ते तळण वगैरे ते करतोच ना. म्हंजे अजून पण आपण मुलांना पूर्ण आहारी नाई जाऊं दिलंय ह्या अ सगळ्या बाकी गोष्टींच्या म्हणजे त्यांना अजून पण ते पदार्थ तशे आवडतात. फक्त ते आपल्यावरय की आपण त्यांना कश्या पद्धतीनें करून खाऊ घालतो. म्हणजे ठीक आहे त्यांना नवीन पदार्थ आवडतात ना ठीक प की पण आपण जुनेच पदार्थ थोडस त्यांच्यामध्ये थोडा बदल करून जर त्या मुलांना खाऊ घातला ना
क्रिस्पी आवडतं मुलांना जरा, ना त्याच्यामुळे ते कोथंबीर वड्या आहेत, असे पदार्थ त्यांना आवडू श कतात असं. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दिले पाहिजे ते किंवा पराठे आहेत, मेथीचे पराठे आहेत. आलूचे परा ते आहेत. किंवा मग कोबीचे परा ठे अशे पराठे वगैरे करून दिलेत त्यांना आणि मग त्याच्याबरोबर चट मी आ- हे असं दिलं खोबऱ्याची चट- णी किंवा नारळाची चटणी आता करतो आपण. ओल्या नारळाची थोडे थोडे पदार्थ मुलांना दि दिले पाहिजे म्हणजे, त्यांना त्याची पण चव कळेल आणि शेवटी कंटाळा येईलच त्यांना बाहेरचं खाऊन. आणि खूप जास्त हा, ज्या वेळेला त्यांना सिडिटीचा त्रास व्हायला लागेल. तर त्यावेेळेला ना जाणवतच की घरची आपन साधी खिचडी खाल्ली पाहिजे मुगाची किंवा चटणी लोणच, थोडसच खाल्लं पाहिजे. असं त्यांना जाणवत, ते नाही का!
ह आता बघ ना काही ठिकाणी हा काही ठिकाणी म्ह म्हणतात की मग काही माणसं म्हणतात की मी अक्षरशः माझ्या बायकोच्या हातचं कारलं सुद्धा खात खरं म्हणजे ती कारल करण्याची पण पद्धत दसेे ना कारल्याची भाजी. ह तर कारल्याची भाजी जर छान अस थोडं शिजवून घेऊन त्याच्यामध्ये लिंबू पिळून, आणि थोडं ते पाणी काढून टाकलं. आणि त्यानंतर मग त्याच्याम ते सगळं ते खोबरं, शेंगदाणे, तिखट, मीठ असा मसाला करून जर त्याच्यामध्ये घालून. आणि नंतर ते पुन्हाते शिजवलं तर ते अगदी खूप सुंदर रुचकर होते उलट त्याच्यासारखी छान भाजी कोणतीच नाही, कारल्यायची फक्त ते बनवण्यावर आहे ना की एखादी स्त्री कशी कर तीती कशी बनव ते ती भाजी. त्याच्यावर ह तर अशा पद्धतीने जर, समजा चांगल्या चांगल्या पद्धतीने जर बनवलं ना. तर नक्कीच मुलं सुद्धा आवडीने खात
हो आपल्याकडे नाही का शेवभाजी तयार होते किंवा वेगवेगळ्या असतात म्हणजे लाडू तयार करतात. वेगवेगळे गोड पदार्थ म्हटलं तर, बेसनाचे लाडू आहेत किंवा वेगळे पोह्याचे सुद्ध लडू बनवतात तिकडे तर असे वेगवेग पदार्थ जर आपण दिले व स्वर फक् आ घ्यावं लागेल एवढं. आहे मात्र की आ आपण नोकरी करणार्या असतात. किंवा मग घरगुती महि कि जेणेकरून घरगु पदार्थ त्यांनी विकले पाहिजे आपले नाही का तस पण होऊ शकत. आणि मग सगळ्यांनाच मिळू शकतो. मुलांना पण आणि सगळ्यांनाच पौष्टिक खाद्य मिळू शकत. तरसं
हो हो हो हो हा तस ते
पाहिजे.
सुका सुका मेवेचे लाडू वगैरे त आप ब हिवाळ्या लाडू बनवतो. मी मथी टाून वगर ह. मेवा असतो त्याच्यात खारी खोबरं. सगळं असं ते किती सकस असतं. म्हणजे बाहेरून तुम्ही किती काही चांगलं विकत घ्या पण त्यापेक्षा घरगुती हे जे बनवलेलं असतं ना त्याच्याने नक्कीच ताकतेेत माणसाच्या अंगात ह आणि कुठलेच कुठल्याच वि्हटमनची गळी घ्या त्या पण गरज नाही लागणार अशा पद्धती जेवण के
हो हो किंवा दालबाटी आहे त्याच्यामध्ये त्या बाट ी केल्या जातात गव्हाच्या पिठापासून त्या रोस्टेडच असत ात ना अशा त्याच्यामुळे चांगल्या लाग ात पण आणि आवडतात पण मुलांना मग
हो हो
हा आणि डाळीमधून प्रोटीन पण मिळत त अशा प्रकारे आपण त्यांना हा डाळ तांदूळात तून पण कॅल्शियम पण मिळत किंवा अंड्याची पदार्थ असतात काही त्यातून पण मिळतात विटॅमिन असं केलं शकत
होऊ शकत बरोबर आहे हम्म हा
अशा रीतीने आपली चांगली चर्चा झाली त्या
हा हा हा तुमच्याशी बोलून खूप छान वाटले धन्यवाद